ल त्या फत ओटीपी त्याच्या नाहीव स्वयंपाक राहिलाना करतो ना आता बा
अ
हम्म अ काही नाही घरी आली हा
ना आपलं ते पाहिलं बी ॲपच करून शेअर्स स्मार्ट शेतीच ते होयच नाही मग तिला फोन लावला ते मग मा नंबर टाकायला लागते म्हटलं तुमचा नंब नंबर कसा काय ते तिनं जळगांवला केलं होतं की
दऊत क नाही हलो हो आता कटला ज तो
होा का च ते टोपलं आणि तेवढं
हा
होा काय तिनं काय केलं सगळे्याचे नंबर त तिचं
तिथ तिथे जेले टाकून दिले सगळे तिचाच नंबर टाकला जस स्मार्ट सिटीचाले ह सगळे आता मी माझ्या आत पाहिलं ना हो का हा त मा माझ सगळचे नंबर फोन लाऊन त चेंज करून जाला.
हम् ममती ते
मी तिला फोन लावला का ति नं ब हो का नाही नाही मी का नाही आता ओपन केली क नाही तर मगत नाही काय ओपन केल्या. इ येऊन नाही राहिलं ते कायत जा काय नाही त्यास मी खिच हा
को हा हा एक मिनिट जरा त्याला दादाला वाढून देऊते मी दादासाठी उठली माझ मग नाही ये वाढून देत तर जेवण कर मग करू जेवण करण पहिले. हम्
अभ्यास करलागतात ते
हव ना अभ्यासासाठीच सुरू आहे चल घे ग्लोबल हा
ग्लोबल हा का
अहं अहं उल्स आहे ते ऊल्स.
हम्म.
पार्ट ऑफ द अर्थ सांग ना तिले?
पहिले जेवण कर लागत नाही ना?
तो काय करू ला हर्षद.
हर्ष तर इंदोरला गेलाय ना मग आला तु केेतो शाळा सुरु झाली आला नाही, नाही आता कधी? तिथे काय म्हण आता
कोणी आणायला जाईल? ड्रॉईंग ऑफ ऑफ आहे ना ऑफ द कस म्हज उल ल पाठ
पाच अ हम्म.
कुठे ऊन अहं हूं.
कधी कधी की मोठा आवाज येते कधी कधी की कमी आवाज ये किती मिनट बोला लाग क काही दिले तनी दहा मिनट तरी ते
ह काज म झा
मी त्यायस्त पोंढवली ती आपल्या हित बरबड्याची शेंगा देवू का वाढून?
चल दोन मिनिटं देवू का वाढून फ जेवण कर म हा. मी कैसे ते दबा करू नाही नीती
हा नाही काय मला ते ते पेटीच्या आता नाही का कार्ड काढत. म्हणून विचारय नाही आता ते अर्ज मंजूर झाला. हो पावती आली काना पा पावतीस तर काढतो ना. हा का सगळी चाले तर र आमच नाकारलं गेले. नाही मा मंजूर झाली आता मंजूर झाल्याचा मेसेज आला मंजूर तिकून का आपलं तेन सांधलं किंवा ते इथून करा म्हणून. जिल्हा कार्यालयातून, जिल्हा कामगार ऑफिस मधून भरूनच नेऊन राहिली लोक, म्हणून मगं तीन तेच सांगितलं मले सेतू ते म्हणे सेतूतच काढून. हम्म. आशा बई न नेली. हो मग मी आता त्यासाठीच विचारलेल नाही. स्वयंपाक झाले का? स्वयंपाक झालं ना. हो का भुका लागतात ना. कोणी जेवते कोणी काय करते. मी तर स्नेट ऑफ व्हायचं अजून भुका लागतात ना का भाजीच म विचारच ना? च काय करत जा
बरबडीच्याशेंगा होत्या बाजारातल्या केल्या. हम्म चल ये ग दीदी.
की मी आता थोडीशी भाजी आहे कोबी आहे, हे कोबीच करत का? हो ना
कोणत? अध काय तू माग फकड निघाला ते माय बा बंद करून टप्प दि तेच काम केलं म आता आपण. ली फकड निघाला तर उठून पाहावं लागते मला लाईट बंद करा लागते. एवढ्या फकण निघाला म अ इतक्या फकड निघाले ते दरज तू पूर्ण होईन सग होच होै लाग प आली. सगळं बंद झालं करून मग माझे दर दरवाजे लाइटे बंद करून टाकले.
ह.
नाही ना म त्या दरवाजाला उदय लागली ते. नाही नाही ग. मला लाईटे बंद करून टायला लागली ना म म्हणजे ह.
जानवी गेली का कुठले?
नाही.
हो का? नाही मग त्या दिवशी हे दिसली रे निवृत्तीची पोरगी म्हणून म्हंटलं. जातानी अकुटलं म्हणजे तिचे आजीन ते चालली होती बा बस स्टँड वर सकाळी. म्हणून हा.
हां.
अ हे नेट ककमी अस नेटच नाही लू राहिल आमच्याकच नेट काय झालं माहिती. नाही जानवी नाही गेली. हम्म!
जिमी ना इ गत क कती खाव
हा
हा बिलकुल पेज लिखा ह ग्लोब ह म्हटला
अरे मुठ
बीच रुक प लिखा आहे ग्ोबल मॅप्स फॉर ग्लो बिझस मॉॉ नाही मोबाईल व मी ए रिडी बोलू रहिली
हो ना पण हिंदीत बोलू राली म्हणूनली
हो ते कॅट टैलस समजलं नाही क निी लगेज जेम नाही ज वड का का आपण सग म्हणते तु बरोबर नाही मग ते जेमीनयला विचारते हा ते लॉट कुलूप लॉट हा मग ते आता जमीन आले आणि बचरे संचित संचित संचित हा आला रे हम् काय म्हटलं मग ते विचारलं की सांगते मग ते बरोबर हा हम्म मग याड तन केला स्वयंपा आं